हॅलो आवाज येतोय का माझा?
हॅलो.
हा तुमचा आवाज येतोय मला माझा आवाज येतोय का तुम्हाला?
नाही तुमचा आवाज माहीत नाही माझा आवाज येत आला आला आला आला.
हो हो तुमचा आवाज येतो मला. हां हा ठीक आहे तर मॅम ऍक्च्युली मी तुम्हाला कॉल केलाय. की अ मला ना मी म्हणजे तुम्हाला माहतीच आहे मी वजन वाढवते. तर वजन वाढवण्यासाठी ना मला
हो तुम्ही वेट गेन साठी खूप प्रयत्न करतात तुम्ही सोशल मीडियाद्वारे देखील सांगितला म्हणजे मी तुमचे स्टेटस. बघितले की तुम्हाला म्हणजे माहिती असेल तर तुम् सांगा वगैरे तर आज माझी आठवण कशी काय म्हणजे आज मला कसं काय कॉल केला. तुम्ही
हो हो म्हणजे तुम्ही एक उत्कृष्टरित्या जेवण बनवता असं मला माहित आहे तुमच्याबद्दल आणि मग त्याप्रमाणे ना अ माझं कसं झालंय दैनंदिन जीवन जे आहे ना ते खूप धावपळीचं आहे म्हणजे मला चटपट आणि पटपट होईल असा एखादा पदार्थ हवा होता. आणि मग मला माझ्या मैत्रिणींनी सजेस्ट केलं की तुम्हाला कॉल करून विचारावं मग तेच म्हटलं च्याकडे आता एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट रेसिपी सांगण्यापुरता टाइम आहे. का आणि ती रेसिपी हेल्दी असेल. आणि ताजीही असेल स्वस्त असेल जेणेकरून माझ्या शरीरावर खूप चांगला परिणाम होईल तर तुम्ही मला ती सांगाल का एखादी रेसिपी.
मी तुम्हाला एक सांगू का वेट गेन हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कोणताही अन्न पदार्थ खाऊ शकता म्हणजे जास्त प्रमाणात प्रोटीन घेऊ शकता जेणेकरून मसल स्ट्रांग होतील. आणि हे दी वेट गेन साठी असा कोणताच पदार्थ नही आहे की तो अनहेल्दी असू शकतो फक त जंक फूड अव्हॉइड करा, बाहेरील खाण अवॉइड करा, पाम पाम तेल मधील तळलेले किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ अव्हॉइड करा. त्यानंतर तुम्हाला अ म्हणजे अ छान पद्धतीने वेट गेन होईल म्हणजे याज पद्ध आ आज आपण बघतोय जगात खूप साऱ्या स्त्रीयां आहेत ज्या वेट लॉस करण्यात व्यस्त आहेत आणि त्या या जीवनात तुम्ही वेट गेन करत आहात, ही खूप चांगली पद् म्हणजे खूप छान विचार आहेत तुमचे. आणि मी तुम्हाला घरातील एकदम. चविष्ट पदार्थ सांगेल जो हेल्दीच आहे असं म्हणता येत नाही पण तुमचं पोटही भरेल आणि बटाटा असल्यामुळे खूप छान पद्धतीने म्हणजे कॅलरीज मिळतील त्यातून आणि तुमच्या अ वेट अ गेन होण्यासं देखील सुरुवात होईल तर मी तुम्हाला अ. समो हा तर त मी तुम्हाला समोस्याची रेसिपी शेअर करेलं. तर तुम्हाला समोश्याची रेसिपी ऐकायला आवडेल का वेगळं काही पाहिजे.
हो हो चालेल मॅम समोता मला आवडेल तुम्ही अ म्हणजे करता छान मला माहितीय, तर तुम्ही सांगू शकता समोसबद्दल.
ओके तर सर्वप्रथम आपल्याला म्हणजे तुम्ही फक्त एकटे खाणार आहात का घरी अजून कोणी आहे?
हो हो आमच्या घरी चार लोक राहतात, त्यातील जी माझी बहीण आहे ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे, सो तिला नको आहे. म आमच्या तिघांसाठी आता तुम्ही एक छानसी रेसिपी सांगा?
बरं चालेल मग एक काम करा ना तुम्ही विकतच आणून खावा ना बहिणीला देणार नसाल तर तसं खाणं चू कीच आहे ना.
ठीक आहे तुम्ही रेसिपी सांगा मॅम विकतचं खाण्यापेक्षा कस घरी
ओके हा म्हणजे मी फक्त हे बघण्यासा ठी हो अगदी बरोबर खूप छान विचार आहेत, म्हणजे मी तुम्हाला जस्ट आत्तास मी सांगितले की बाहेरचं खाऊ नका. तर मी तुम्हाला टेस्ट करत होते, म्हणजे खूप छान पद्धतीने आपली मैत्री झाली, की मी असं बोलले. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा विचार मांडा म्हणजे मला. परीक्षा घ्यायला खूप आवडतात आणि तुम्ही त्यात पास झाला आहात, तर मी तुम्हाला रेसिपी सांगेलं. तर सर्वप्रथम हा तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही तिघंजण आहात, तर तुम्ही अ किती म्हणजे, टायनी टाईपचे खाणार असशिला. किंवा मोठे साईजचे खानार असशिला हे देखील मी तुम्हाला सांगेन तर सर्वप्रथम मीडियम साईजचे तुम्ही चार बटाटे घ्या चार बटाटे घेत घेतल्यानंतर ते स्वच्छ वॉश करून घ्या, वॉश करून घेतल्यानंतर अ मार्केटमध्ये आपल्याला हिरवे वटाणे मिळतात जे ताजे असतात, आणि फ्रेश असतात, तर ते वटाने सोलून ते देखील वॉश करून घ्या आणि बटाटे तुम्ही दोन तुकड्यामध्ये जरी कट केले तरी चालेल, किंवा अखंड आहे, तसे घेतले तरी चालतील. तर मी असं सजेस करेन की तुम्ही दोन तुकड्यामध्ये घ्या कारण आपण त्यासोबत वाठाने देखील शिजवणार आहोत, कींवा थोडक्यात उ कडणार आहोत, तर वाटाने जास्त शिजतील आणि बटाटे कमीप्र म्हणजे लव
हो हो, तुम्ही थोडस हळु हळू सांगा का म्हणजे मॅम तुमचअसं फास्ट होत आहे बोलणं.
ओके चालेल, तर मग बटाटे घ्या ते बटाट आनी वटानं ते बटाटे आणि वा ओके तर तो हा तर ते चार बटाटे आणि वाटाणे म्हणजे तुम्ही नोट करत आहात का?
हो हो हो हो हो त्याप्रमा त्यामुळेच मी म्हणते, थोडंसं हळू सांगा मॅम म्हणजे मी नोट डाऊन करेन करून ठेवेन आणि मग म्हणजे मला कधीही बनवता येईल ना ते
ओके चालेल तर मी स्लो सांगेन जर तुम्हाला वाटेल, की मी फास्ट बोलते, तेव्हा तुम्ही मला थोडं अ म्हणजे हेल्प करा म्हणजे सांगा की थोड स्लो होऊ दे म्हणून ओके तर मी तुम्हाला जसं कि बोलले की चार बटाटे घ्या आणि वाटाणा एक वाटी घ्या फ्रेश घ्या, फ्रेश खावा किंवा फ्रेश ख घ्या निरोगी खावा आणि निरोगी राहा, हा देखील संदेश मी तुम्हाला देईन, तर वाटाने स्व च्छ धुऊन बटाटे देखील स्वच्छ धुऊन एका कुकरमध्ये, ते वाटाणे आणि बटा बटाटे अ, उखडण्यासाठी ठेवूयात, आता उखडणं म्हणजे
ओके
कुकरमध्ये घालूयात, त्यानंतर त्या बटाट्याच्या अर्धा बोट, आपला बोट, गेल्यानंतर अर्धा बोट वर पाणी येईल इतकं पाणी घालायचं
थोडस, चवीनुसार म्हणजे, जास्त प्रमाणात नाही कारण आपण भाजी करताना देखील मीठ घालणार आहोत त्यामुळं थोडं शिजण्यासाठी मीठ घालावं आणि त्यानंतर कु कर बंद करून तीन सू शिट्ट्या द्याव्यात तुमी दोन सिट्ट्या दिला तरी चालेल कारण आप आपण भाजी नंतर शिजवणार आहोत, तर जास्त प्रमाणात शिजवल्यानंतर त्यातील जीवनसत्व कॅलरीज वगैरे नस पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही दोनचं सिट्ट्या द्या, आणि थोडं कच्च्या म्हणजे, मध्य प्रमाणात शिजेल ते आणि खूप छान आणि हेल्दी लागेल टेस्टी देखील लागेल, तर दोन शिट्ट्या द्या आता त्या दोन शिट्या होई होईपर्यंत, मी तुम्हाला मसाले सांगेन, घरगुती मसाले, ते एकदम टेस्ट ती आहे तर सर्वप्रथम हिरव्या मिरच्या शिमला मिरची नसून साधी मिरची असते ना आपण खातो, तर त्या मिरच्या स्वच्छ प्रमा अ, स्वच्छ वॉश करून घ्याव्यात, एकदम बारीक बारीक चॉप करून घ्याव्यात त्याच पद्धतीने अ कोथिंबीर देखील वॉश करून बारीक बारीक चिरून घ्यावे अ जिरे घ्यावेत, मोहरी घ्यावी, म्हणजे थोडा एक एक चमचा छोटे छोटे मोहरी घ्यावेत आणि कांदा हा भाजीमध्ये घालायचा नसतो, समोसेमध्ये कांदा अलाऊड नसतो. सो कांदा स्किप करा अं त्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करेन की धनेपूड जी धण्याची पूड असते ना ते मग तुम्ही मी तुम्हाला असं सांगेन की घरी आपल्या धने असतेस तर ती धन्याची थोडी म्हणजे खूप बारीक पेस्ट न करता फक्त थोडचं म्हणजे हलक्या प्रमाणात त्याला बारीक करा जेणेकरून ते अखंड धनं आपल्या दातामध्ये किंवा एकदम फ्लेवर, त्याचा लागणार नाही. फक्त फ्लेवर लागूदे पण ते दातात, अडकणार नाही असं एकदम बारीक करा मीडियम साईज ठेवा बारीक तर ते धनेपूड जिरेपूड देखील तुम्ही घेऊ शकता जिऱ्याची पावडर असते जिऱ्याची पावडर दे खील घेऊ शकता थोडं लाल तिखट आणि थोड किचन मसाला थोडा म्हणजे चवीसाठी तर हे सगळं तुमी घेऊया त्याबरोबर हळद चिमूठभर हळद आपल्याला लागणार आहे. ओके हा तर हे सर्व आपण एका ताटामध्ये ठेवूयात म्हणजे मसाले आपण ओळीने नंतर घालूया तर इतकं सर्व काढ हा काढून वॉश करून झाल्यानंतर आपले बटाटे म्हणजे थोडे शिजलेत का किंवा दोन शिट्ट्या झाल्यात का याकडे देखील लक्ष असणे गरजेचं आहे तर आपली तो पर्यंत एक चिटठी होईल तर त्यानंतर मैदा घ्यायचा आहे. अ मैदा घेतल्यानंतर म्हणजे आता चार बटाट्यासाठी तुम्ही दीड वाटी मैदा घेऊ शकता. दीड वाटी मैदा घ्यायचाय ज्या वाटीने आपण ता घेतला त्या वाटीने तुम्हाला मैदा घ्यायचा आहे तर मैदा घेतल्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून जसं आपण तडक्यासाठी तडक्याचं बाऊल वापर करतो त्या बाउलमध्ये देखील तुम्ही थोडं तेल एक चमचा एक अ टीस्पून टेबल चमचा जरी गरम केलं आणि त्या अ ह्याच्यामध्ये पिठामध्ये मैद्यामध्ये घातलं
हा.
आणि चवीनुसार मीठ परत न ओवा, ओवा आपण हातावर घ्यायचा आहे आणि हाताने चिरडून म्हणजे फक्त जेणेकरून त्याचा स्मेल येईल, हा. तर तो पद घालायचा आहे आणि खूप छान पद्धतीने एक मिश्र करून घ्यायचं आहे हे पीठ आणि एक मिश्र मध्येे कडक तेल घात त्यानंतर समोसे देखील कडक होतात, आणि ख्रिस्पी होण्यास सुरुवात होते, त हे देखील तुम्ही घालायचं आहे आणि खूप छान पद्धतीने होत. बटाटे वगैरे शिजलेले असतील तर काढून घ्यायचे आहे, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. बटाट्यानी वाट वाटाने स्मशरने स्मॅश करून घ्यायचे आहे त्यानंतर एका कडईमध्ये म्हणजे किंवा पॅनमध्ये अ तेल टाकायचं तेलमध्ये मोहरी, मोहरी तडकल्यानंतर जिरे, जिरे तडकल्यानंतर जे आपले किचन मसाला किंवा लाल तिखट आहे ते एक चमचा मग मिरची जी आपण चॉप केलेली आहे ती धने पावडे, धने पावडर, जिरे पावडर आणि अ द जिरे पावडर अ हे सर्व मिश आणि हळद हे सर्व मिश्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण स्मॅश केलं होतं बटाटे आणि वटाणे घालायचे आहेत चवीनुसार मीठ वरून घालायचं आहे म आपण जी कोथिंबी राहिलेली होती ती घालायचं आहे. आणि एक पाच मिनिटं शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे त्याच्या तुम्हाला मी जसं आपण समोस्याचा आकार असतो मी तुम्हाला पाठवेन. तो कसा करायचा किंवा त्याचा व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियाद्वारे तो बघू शकता तर त्या पद्धतीने आकार देऊन ते जे भाजी आहे ती भरायची आहे. असं सर्व करत म्हणजे सर्व समोसे करून घ्यायचे आहेत एक दहा, बारा समोसे जेणेकरून ते दोन, दोन मिळेल आहे तुम्ही नंतर क देखील ते गरम गरमागरम खाऊ शकता. पॅनमध्ये एका तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते सर्व तळून घ्यायचं आहे तळताना पहिला तर गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आहे तेल कढल्यानंतर मीडियम साईज मध्ये ते सर्व तळून घ्यायचे आहे समोसेचा कलर सोनेरीस पर्यंत तळून घ्यायचा आहे आणि पद्धतीने तुम्ही घरगुती चटणी सोबत म्हणजे घरात हिरवी मिरची, कोथिंबीर थोडं जिरे पावडर या हे सगळं मिक्स करून थोडं पाणी घालून या चटणीसोबत ते समोसे एन्जॉय करू शकतात. हे खायला हेल्दी देखील आहेत घरगुती आहे त्यामुळे यामध्ये खूप तेलगटपणा पण नसणार आहे. आणि ते टिश्यू पेपरवर काढल्यानंतर ते तेलगट देखील होणार नाही त्यामुळे खूप छान पद्धतीने हा पदार्थ लागेल. तर तुम्ही देखील हा एन्जॉय करू शकता.
हो हो नक्की नक्की मॅम. तुम्ही खूप छान पद्धतीने अशी म्हणजे माझ्या वड वजन वाढवण्यासाठी खूप छानशी अशी म्हणजे पोटॅटो म्हणजे बटाटा जो आहे तो खूप उपयुक्त अस असतो. ते तुम्ही खूप छान पद्धती तिने मला सांगितला तुम्ही सांगत होता त्यावेळीस माझ्या तोंडाला पाणी येत होते. मी नक्कीच आज संध्याकाळी ती रेसे पी ट्राय करेन आणि नक्कीच तुम्हाला फीडबॅक देईन. आणि मी शक्य असेल तर तुम्हाला खावयास बोलवेन. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि मला ही रेसिपी छानशा पद्धतीने समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
ओके चालेल. बाय.